पंधरा- वीस हॅलो, हॅलो! पेपर कसा गेला? सोपा होता. नुसत सोपांच होता. मार्क पाहिलावर मग समजलं कसा होता तो. खरं सांगितलं, तेच म्हटलं सोप्पा होता. सगळेच पेपर सोपे चालले. कोणतेच पेपर कठीण नाहीयेतं. मराठी पासून सगळे पेपर सोपे गेले. आपल्याला, जेव्हा रिझल्ट येईल ना, तेव्हा समजेल मग. कसे सोपे गेले, क्लासच काय आहे, कुठं लावायचं क्लास.
मग
आ! काय, क्लास
त्या अशा खूप म्हणजे, शिकवलयं तसं शिकवणारेत. लावायची क्लास. लावयची नाही आहे असं,
होती पहिले सगळ्यांनाच गाड्या द्यायच्या आता, आपण फोर व्हीलर घेऊन टाकू यां. अ, पप्पा बरे आहेत का तुझे? डाव्या साईडचे दाते ना काढून. फोर व्हीलर बघून. बरोबर ना! कोणत्या गोष्टीला पैसे लागतच नाही. नुकत्या तोंडातून वाफा, त्याच दिवशी बापानं दोनशे रुपये रुपये दिले दोनशे पै खर्चले ना जसे काही दहा रुपयाची नोट खर्चुन घेतली जाणार अशा खचा खच खर्चाला दोनशे रुपये खर्चले जेव्हा नंबर लागेल त्याला समजेल की पैसेला कमवले किती महिन्यात लागते म्हणून हम्म काय नाही खरचले लगेच तिथं त्याला वगैरे काढुन दिले त्याना याला पैसे बंदुकीला पैसे धर पैसे हां त्यानंतर घे चांगली बॉटल हे घे घे ते घे भूक लागली हां भूक लागली ला नाही तिथं तर लगेच भुक लागली त्याला पाण्याची बाॅटल एक अडचण होते की हम्म्म खे म खेती कर तेच म्हणल ना कमवायला जेव्हा समजतील ना आपल्याला कमवायला लागत की आपोआप समजेल की हां खरंच कमवायला पैसे जातात आपले तोपर्यंत नाही समजणार
अच्छा
स एकामेकीला कॉल करत असताल झाला टायमिंग त्याचा दोनच मिनटाचा झाला काॅल त्याचा
देऊ का तुम्हाला जिलेबी घे हां घेतो ग
ए मम्मे दोन हजार मी साडे बारा बारा अस जेवलो मग मी काय करू त्याला
बघता न त्यांना फेकून द्यायची काम करायची का माहित आहे किती खाल्ली ज फक्त भेटून राहिल ना मग फेकायचं कस ते विचारत म
नासधूस नासधूस कशी करायची तुमचं काय बटाट्याच बटाटे बटाटे आणुन देतो करून आणतो तो करतो करून राहिले तुम्ही बटाटे
ह. पा आ
सोळा रुपये हा.
जिलेबी एवढी नव्हती आणायची ती गरज नव्हती पण काय एवढी पावशेर आणा मग वीस रुपये पावशेर होती आणि चाळीस रुपये पावशेर झाली सगळ्याच गोष्टीचे भाव वाढुन गेले आपल्याच कामाचे भाव वाढतील आपलास पगार पाणी वाढत नाही आहे कानी नाही आपला पगारपण कधी वाढायचा वाढ ते खाऊन घे ठेवू नको सांगुन द्या तुमच्या भाषेत याल अजिबात ऐकत नाही पाणी प्यायच प्यायच ते सोडून दिल त्यांना मो लाहण्यान पाणी पिलं का
झाले पाच मिनटं
नाही. झालं अजून दहा मिनिटाचा कॉलेज, पाचच मिनिटात, पाच मिनिटं, पाच मिनिटं कॉल कट करुन द्यायचे.